बोल ना हां.
कसली मस्त दिसतेस, कसली मस्त दिसतेस.
हा मस्त आहे ना कोली लूक मला भारीच वाटत तो. हां अजून पण आहेत भारी पण ते नाही आणि तो माझा मी घातलेला ना गल्यामध्ये मंगलसूत्र गंथन तो हे तुटला गंथन मग ते नंतर फोटोच नाही चांगले आले.
अच्छा हा हा हां.
हम्म म मी त्या
ते एक मंगळसूत्रच तुमच्या अस वाट अस छान वाटत ते त्या लोक वर कोळी नाही का.
हां कोली हां आता आ आत्ता पण करेन माझी बहीण इथे ठाण्याला गेले ना ती करते माझा मेकअप वगैरे सर्व मग मला मेकअप आर्टिस्ट कर पार्लरला जायला नाही लागत.
हो ना पार्लरमध्ये पण खूप पैसे घेतात आणि आता दोन हजार तर सहज घेतात. हा करततच प्रत्येकाला सुंदर दिसायचंच असतं छान वगै
दोन हजार घेतात आणि मेकअपचे आता मी एकीला विचारलं ना किती फक्त लग्न लूक दहा हजार बोलली. दहा हजार काय वीस हजार पण असतो म्हणजे प्रोफेशनल असतात ना एकदम अशे ते वगैरे दो हा ब्रायडल हा वीस हजार वगैरे घेतात मेक
हो घेतातच ना आमच्याकडे पण घेतात बावीस तेवीस पर्यंत पूर्ण लग्नाच पकेज असं म्हणजे हळदी, साखरपुडा, लग्न आं आणि सप्तपदी अशी चार मेकअपचे वीस मला वा टतं आता माझ्या नंदेचं लग्न झालं ना तर बावीस हजार घेतलेले तिचे.
तिचे ना हां घेतात हां आत्ता ती कोण ती ही जिला फोन करते ना तिजा ती पण मेकअप आर टीस करते तर तिला मी सगळं विचारलं का म्हणजे फाउंडेशन कशे कसले कोणते यूज करतेस तर तिने सर्व सांगितलं मला. लिपस्टिकच वगैरे सर्व शेड सांगितले.
हो हो नी कसं माहिती आहे का एक अ ते येत ना आपल्या चेहऱ्यानुस सार शेड वगैरे छान वापरतात आपण आपल्याला अंदाज येत नाय त्यांचं कसं चा अनुभव असतो ना मग त्यानुसार ते करतात बरोबर.
तेच आणि माहागड्या असतात खूप प्रोडक्ट फॉरेवर्हर वगैरे. फॉरेव्हरचाच आता मी म्हणजे ताईनी घेतलं ना पाच हजारला म्हणजे पूर्ण सेट घेतले असं. जास्त नाही फॉरेवर फाउंडेशन आहे अजून फॉरेएवर वरचा लायनर, लिपस्टिक वगैरे आहे काहीतरी अजून काय मॉइस्श्चराय काय मॉइश काय हां मॉइश्चरायझर अजून काहीतरी आहे आहे काहीतरी असंच फाउंडेशन तो हे प्रायमर हा प्रायमर हा. . नाही तेच आता कंपनीत झाले ना ते मॉइश्चर चेक करतो ना मी सॅम्पलचं तर कन्फ्युज झाले मी नक्की मॉइश्चरायझर की मॉइश्चर हा.
क तरी पण मंग कसं दिवसभर कामात कसं वाटतं तिकडं?
चांगलं वाटतं मस्त आता सगळे अशे म्हणजे घरच्या सारखेच आहे सर्व सर र वगैरे आता असतात ना आणि सगळे समजून घेत्यात म्हणजे अशी चुका झाल्या ना तरी सांगतात की असं नाही म्हणजे आता मला किती आठ दिवसच झालेत ना तर मग एवढे काही अजून लक्षात नाही राहत.
हो हो हो म्हणजे टाईम लागतो थोडस एखाद्या नवीन जागीस सेट व्हायला तिथले नवीन कर्मचारी
म्हणजे आता आम्हाला टेस्ट हां टेस्टिंगची ओळख आहे पण ते वेटमध्ये थोडं मी गांगरते म्हणजे आता एवढं सगळं कसं जमणार ना हा हा बरोबर.
दे एवढंस पण एव एवढशी चिमूट जरी पडली तरी लगेच वेट होतं हे एक कण पडला अ याचा केमिकलचा ज्या पावडर असतो त्याजा तरी वजन लगेच वाढ आणि रीडिंग पण चुकतात. त्याच्या लगेच अ जेव्हा आपण प्रॅक्टिकली करतो तेव्हा
हो हो हो, ते ॲनलॅब साठी ते ब्युरेट वगैरे वाप पिपेट वगैरे ब्युरेट असतं ना ते वगैरे वापरतात. इथे आता मी प्रोसेस ला ये ना, तर मला सर्व सॅम सॅमपल येतात. माला खूप काम असत. बाकी ते कलर मॅचिंगला वगैरे काम नसतं. त्यांना फक्त दिवसातून दोन ते तीन सॅम्पल येतात. त्याच्यावर म्हणजे त्यांची प्रोसिजर मोठी असते. पण ते येतात त्यांना, आणि मलर असतो तिथे पण आता मलर मला जमतो ना, तर मग बोलले, पण प्रत्येकाची टेस्ट स्टिंग असं मलरमध्ये पण वेगली ये. ते लि हे वगैरे अ लिक्विड वगैरे वेगळे वापरतात ना ते, मी आता तिकडे होते ना सुदर्शनला तिथे ऍपकोलेट वगैरे वापरायचे. तसं तिथे ती हे नाय हाय आणि जिथे मी सुदर्शनला होते ना, तिथे दहावी बारावी पण करू शकत होते. पण तिथे फक्त बी एस सी वालेच घेतात असं आय.
अच्छा हा, कसं बी एस सी म्हणजे आपल्याला जरर्नल नॉलेज सगळं असतं ना ग
हो हो हो, पण ते ना, मी जिथे होते ना सुदर्शनला तिथं तिथ काय म्हणजे आपलं बाहेर काय काम नाय तसलं. ते काय कोण पण करू शकते. बारीक पोरगा पण करू शकते. असंय ते आणि हीत आत आता मी प्रोसेसला हाय ना, तिथं चांगला तो आप आपल अभ्यास म्हणजे ति आपली टेस्टिंग पुढे पण आपल्याला उपयोगी येत असं सर्व शिकायला भेटत.
हो हो हो हो.
हां सगळ आय असं पी एच वगैरे मॉइचर अजून वे आपला ॲनालॅटिकल बॅलेन्स वगैरे सर्व
हा ते त आपल्याला केमिस्ट्रीमध्ये शिकवलेलंच असत बरंसच त्यातलं
हो. पण ते कॉलेजमध्ये अर्ध्या प्रॅक्टिकलला जायचेच नसत मी, घरी असायची आणि मम्मीला सांगायचे, मम्मी झोप आले पोटात दुखतय.
बापरे
कंटाला यांयचा असां रोज रोज सकाळी उठ
हो ना हो, आम्हाला पण न सकाळीच असायचं प्रॅक्टिकल आठला बॅज चालू झालं की, आठ ते बारा आणि सर पण न असे एक्युरेट रीडिंग आल्याशिवाय अजिबात सोडत नसायच. सगळं कॅल्क्युलेशन वगैरे सगळं पण खूप होते. बरं का सर आमचे एच ओ एच ओ डी होते ना खूप स्ट्रीक होते. पण मंग असं एक्झामच्या वेळेस खूप हे करायचे. हेल्प नाय का सांगायचे. कसं असतं काय एक्सप्लेन करून शिकवायचे पण छान. पण म असेे थोडे स्ट्रीक होते. पण छान होते. शिक्षक आमचे सगळे
हा, ते आमचे प्रिन्सिपल चांगले होत्या असे म्हणजे स्ट्रीक नव्हते एवढे, पण आत्ताचे एवढे स्ट्रीक नाय येत. आधीचे खूप म्हणजे होते क नाय म्हणजे असं दहावीला वगैरे, तुमच्या वेली
होते ना होते. आमच्याकड त आता माझं एकवीस मध्ये झालं. दोन हजार एक एकवीस ला ऑक्टोंबर म हो म्हणजे आता पाच वर्ष होतील लग्नाला माझ्या. आणि त्यावेळेस सर म्हणजे डायरेक्ट अशे आम्हाला मारायचे. चुकलं तर. आणि म्हणजे शाळेत असताना जर कुणी केस मुली वेणी वगैरे ते नसेल घातल सर स्वतः घालायचे किंवा मग जे मुलांची असते ना खूप वाढलेली नाही का अशी काही, काही मुलांना सवय असते थोडं गुंडाळ टाईप ते सर अ शनिवारच्या लेक्चरला सकाळी सगळ्या ज्यांचे केस वाढलेत, नखं वाढलेत, केस डायरेक्ट कसे पण कापायचे मुलांचे. वाकडे, तिकडे कापून द्यायचे ते पण म्हणजे एवढे जवळ, जवळ हजार मुलां समोर नाही का मुली, मुलां समोररे घ्यायचे आणि अे स्टेजवरच कसे पण वाकडी, तिकडे कापून द्यायच्या म्हणजे की मुलं कापून येतील नखं वाढले अस ते पण खूप हे करायचे. केसांचं खूप हेे कायचं आमच्याकडं.
त्याला तेव्हा सरांचा मार खाल्लेला. म्हणजे अभ्यास नसत पूर्ण करून यायचं ना. तर आमची स्वतःची वई आणि पाठी धबाक, धक्कन द्यायचे. द्यायचे असे नसते मग एक नाही, दोन नाही, तीन द्यायचे डायरेक्ट.
बापरे आमचे एक सर होते शाळे मध्ये ते असं म्हणजे काही अभ्यास नसेल झाला किंवा काही आलं नाही ना तर बेंजोवर हात ठेवा म्हणाय आणि वरून पट्टीने मारायच्या हातावर.
हा असेच काय, काय करायचे म्हणजे.
हो पण ब त्यावेळेच बरं होत ग म्हणजे शिक्षकांनी मारलं तरी आईवडील कधी नव्हते म्हणत की का मारलं पण आता तर एक चापट मारले तरी लगेच पालक शाळेत का मारला आमच्या मुलाला.
पण ते बघा आता न्यूजमध्ये मी बघितलं ना की अ ती मागे बघा व्हिडिओ व्हायरल झालेली त्या आईने तिला लाथ मारून खाली ढकलली.
हो ती आईच होती पण असं झालं की शिक्षक हाय म्हणजे अंगणवाडीची मदत मीच असं तिनेच मारलं असं झालेलं समोर, पण मग ती आईच हो ती मुलींची त्या
आणि ती बाई आली बघा हसत की म्हणजे हसत म्हणजे तिला काय वाटलं ती हिनी लात मारली ते नाही माहिती हिला ती तिच्या आईनी तिला लात मारली ना ते त्या शिक्षिकांना नाही माहिती अंगणवाडी ते हा. ते त्याना वाटलं का फक्त मारली म्हणून ते हसत आले ते बोलले ना की व्हिडिओमध्ये त्या कामाला नव्हता माहिती हिनी लात मारली व्हिडिओ व्हायरल झाली ना तेव्हा हेना त्यांना समजला की हेनी लात मारली असं.
पण आत्ताच्या अंगणवाडी हा आता माझी मुलगी जाते ना अंगणवाडीत इतकं म्हणजे त्या म्हणजे खरंच आपण घरी एक मुलाला संभायला कारण टाळतो पण इतक्या लहान मुलांना सभाळणं एखाद मुलगा जेवला नसल त्यांना स्वत आता माझ्या गार्गीच्याच टीचर आहेत अंगणवाडीच्या ती मराठी शाळेत शिकते पण त्या स्वतः हाताने खाऊ घाल ती इतकी छोटी म्हणजे खूप करून घेतात त्यांच्या कडून ऍक्टिव्हिटीज म्हणजे इतकं इंग्लिश मिडीयमच्या शाळेत जरी गेल एखाद्या मुलांनी खाल्लं तर कोणी लक्ष देत नाही पण ज्या मराठी शाळा आहेत आपल्या अंगणवाडीयत आणि ह्या अंगणवाडीच्या शिक्षका खूप म्हणजे खूप हँडल करतात मुलांना. म्हणजे इतकं शांत डोक्याने मुलं बसत नसल त्यांना गोड बोलून, खेळायला देऊन वगैरे सगळं ज्यांना एक हे करतात. पण ते कस ग ग चुकीचा मेसेज गेला ना लोकांपर्यंत की अंगणवाडी सेविकेने एका मुलीला मारलं शाळेत बसत म मग ते बरं झालं ते पूर्ण हे झालं नाही तर असं मग शाळेच हे होतंय ना पूर्ण नाव खराब होऊन जात. पण आईनी पण का असं करावं ना ग, नाही बसतय, ठीकय, लहानय.
हां आणि आत्ता पण व्हिडिओ व्हायरल झाली की अ म्हणजे आईच मारते त्याला बाळाला.
बा हां एक आलेला मध्यंतरी व्हिडिओ.
हां.
खरंच वाईट टत कधी कधी पण काय आता समाजाचं सगळं खूप हे झालंय सगळीकडनं.
ते च तर.
हम्म.
हां चालेल मग ठेवा ठेवू?
हो हो मी करते.
हो हो हो चालेल हा.
हो हो बाय.
हां चला बाय हां.